हॅलो.
हां बोला.
हम्म.
मुलांना सवय असत्या मागायची करायची, पण त्यांना वेट करायची सवय लावायला पाहिजे आपण थोडा वेळ ती मुलंं वाट बघायला पाहिजे.
दिली ना कशाने होतं काय मुलांना माहितीये. आपण थोडासा दंगा केला आरडाओरडा केला ना की आपल्याला घरचे हे घेऊन देणार आहेत हे जर त्यांना असं माहित पडून गेल, की मग ती तेच गोष्ट करतात आणि मं त्याच गोष्टिंची वळण त्याना लागतात आणि त्यांना सगळं इझिली मिळत जात न. त्याच्यामुळे म त्यांना त्या गोष्टीची व्हॅल्यू नाही राहत अजिबात किंमत नाही राहत अजिबात त्या गोष्टीची असं होऊन जातं म.
आमच्यात पण तसच झालंय भरपूर दिवसांनी आमच्या घरात एकच बाळ आहे ना आजून सगळंजन सगळं घेऊन देतात तिला, सगळं सगळं आता एवढी हट्टी झाल्या ना. पाहिजे ते पाहिजे पाहिजे ते पाहिजे म आता आम्ही नाही म्हणतोय तिला, झाली पाच वर्षाची, आता सहावं लागलं.
अच्छा, ओके
पाच वर्षाची झाली आता सहावं लागलं मं आता झालं ना पाच वर्ष लाड केलेल. पाच वर्षापर्यंत लाड करायचं सहा ते दहा पर्यंत त्यांना वळण शिकवायचं त्याच्या पुुढे स्ट्रिक्टली सगळं त्यांच फॉलो करून घ्यायचं असं नियमच आहे ना. तर मग नाही आता देत तिला, नाही आता तुला पाहिजे नाहीत, दोन दिवस थांबायला लागणार पैसे असले तरी आम्ही नाही घेत आता. दोन दिवस थांबायचं दोन दिवसां नंतर पैसे आले तर मग देणार.
हा, एक दोन दिवस लेट झाला तर त्यांनाही कळत की नाही आपण जी गोष्ट मागतोय ना ती सहजासहजी मिळण्यासारखी नाही त्याच्यासाठी समोरच्याला एफट घ्यावा लागतोय तो पैसा जो आपल्याला त्याच्यासाठी लागणार आहे तो एकदम सहजासहजी येत नाहीये हे त्यांना पण कळतं त्याची जाणीव त्यांना पण होतेय ना.
आता ॲडमिशनला घेऊन गेल्यानंतर पण मी मुलीला सोबतच घेऊन गेलो आणि म्हटलं बघ आता तुझ्या ऍडमिशन साठी एवढे पैसे बाबांना द्यायला लागणार हाय बघ हे किती पैसे आहेत बघ. मग थोडे आपण भरायचे आता माझा खर्च आहे ना तुला युनिफॉर्म पण घ्यायचांय ना शूज पण घ्यायच बुक्स नोट्सबुक पण घ्यायच्या आहेत ट्युशन फी पण द्यायला लागणार परत ते री रिक्षावाले मामा येतात त्यांना पैसे द्याय लागणार. सगळे पैसे दिल्यानंतर मग काय होणार. खर्च जरा आपण काय खाणार मग, नाही म्हणून ना थोडे थोडे आप पण डब्यात काढून ठेवायची बाळा. सगळं खर्च नाही करायचं बाहेर गेला तू काय, काय मागत सांग बरं राणी. असं नाही मागायचं असं तिला मुद्दाम सांगितलं
ही एक सवय तुम्ही खूप छान लावताय तिला याच्याने काय होणार माहिती ती तिच्या माइंडवर हे ना सारख, सारख ही गोष्ट हॅमरेज होईल की नाही आपल्याला कष्ट करावे लागत आपल्यासाठी एवढा खर्च आपले आई वडील करताय, ताप पण थोडस का असे ना बाजूला काढून ठेवाव याच्याने काय होईल ना तिला जे साठवाचवायची सवय म्हणजे सेविंगची सवय ना तिला आत्तापासून लागेल
हम्म, साठवायची काय अजून नाही पण खर्च तर जास्त ती नाही करणार तिला सगळ्या गोष्टी बघ ना मग स्कूलमध्ये टीचर ओरडतील ना फी नाही भरली तर काय म्हणतील मग अगो सगळ्यांची फी भरल्या तुझी फी नाही भरली तू येऊ नको पेपरला मग तू काय करणार? मग तू मोठी झाल्यावर कस मिळवणार? तुला कसं जॉब लागणार मग नाही शिकलीस तर मग पैसे भरायसाठी ठेवायला पाहिजेत बाळा. असं आम्ही आता तिला दोन तीन दिवस झालं तेच सांगितलंय. तिला ते बरोबर पटलेय सांगताय ती बाबांना बाबा किती रुपये आणलास? हा मग ठेवा ना ते, माझी फी नाही का द्यायची मग तिला ती काल ना व्यवस्थित माइंड मध्ये सेट झालय तिच्या मला विचारत होती मग किती रुपयाचा ड्रेस आहे माझा हा स्पोर्टचा मी म्हटलं बाळा सातशे नव्याण्णव रुपयचा ड्रेस आहे तो. मग ते म्हणजे किती असतात? म्हटलं एवढे पैसे हातान दाखवलं तिला. तेवढे मिळवायला ना बाबांना पूर्ण दिवस काम करायला लागतय. उन्हात
बरोबर हाय
मग तसं सांगितलं की तिला थोडस ते मनाला हे होतय मग ती विचार करत्या अशी एकटी असताना
आणि मुली यांना एका वेळेला समजून घेतात आवं मुलं हे नाही समजून घेत. मुलं खूप हट्टी असतात एका वेळेला मुली खरच परवडतात की त्यांना दोन शब्द आपण व्यवस्थित शांततेने आणि मायेने सांगितलं ना त्यांना ते कळत पण, पण मुलं नाही करत अस मुलांना जबाबदारी नकोच अस मुली कशा लवकर मॅच्युर होऊ जातात, आता ती बघा तुम्ही म्हणता की तुमची मुली फक्त पा किंवा सात वर्षाची आहे, पण तुम्ही तिला दोनदा तीनदा सांगितलं, तर तिला त्या गोष्टीची जाणीव झाली लगेच. तिच्याच जागेवर जर एखादा मुलगा असता ना, तर त्या मुलाला नसत कळत एवढं लव कोण त म्हटला, असता मला नाही माहिती तुम्ही तिकडे काही करा, मला ही गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे.
हम्म! तिला ते सांगितलं आणि भूक लागल्या वर पण अचानक आता काहीत नसलं. झोपेतून उठल्या उठल्या एखादी भूक लागली, तर ती अजिबात कंट्रोल करत नाही. पहिल्या पाच दहा मिनिटात लगेच तिला काहीतरी लागतं, नाश्ता हे ते मग लगेच तयार होत नाही ना. मग काय करायचे, आमच्या घरचे तिला काहीतरी द्यायचे पैसे हा जा मग तुला काहीतरी घेऊन असं तसं. मग तिला सांगितलं बघ. हे असं चॉकलेट खाल्लेल आणि पोटात एवढा मोठा किडा झालेला, आणि मग असं असं तात्यांचा किडा काढलाय, पोट फाडलाय ब असं दाखवलं म्हणजे, दिरांना जरा बरं नव्हतं ना त्यावेळी म त्यांना ते बँडेज लावलेलं पोटाला मग ती तेव्हापासून भिल्या भरपूर मग असं तिला हे करतोय. कारण, ओरडून कायच उपयोग होत नाही, भरपूर ओरडून बघितलय हेच्या आधी. मग आता थोडा वेळ कंट्रोल करत्या, म म्हटल गेलीस ना दुकानात तरी तुला पेडा किंवा एखादी शेंगदाण्याची चिक्की वगैरे आ आणायचं, मग त्यान काय नाही होत.
पौष्टिक असेल ते दिलेलं जास्त बरं.
ती भरपूर पौष्टिक खात्या, रोज भाकरी, भाजी, पालक असं. कुस्करून खात्या त्याच्यामध्ये जवसा चटणी वगैरे टाकून. असं काही तिचे लाड नसतात, हा जवसाची चटणी तिला भरपूर आवडते. त्या मग पालक करायचं, छान लोखंडाच्या कडईत आणि मस्तपैकी आमटी करायची भरपूर हे घालून शेवग्याच्या शेंगा घालून, दुधी गोपळा घालून आणि ते सग सगळ तिला कुस्करून द्यायचं जवसा चटणी वगैरे टाकून, त्याच्या सोबत वाटीभर दही किंवा एक ग्लास भरून ताक दिलं की पोट गच्च होतेय, गरगरीत खात्या ती.
बरयं बरयं.
हम्म! वेट पण व्यवस्थित आहे तिचं.
कमीत कमी कसं तिचे खाण्याचे नखरे आहे म्हटल्यावर त पोषक तत्व हवी आहेत, ते सगळे तिला मिळतायेत.
मिळतात भरपूर मिळतात, एक्स्ट्रा मिळतात. हम्म! आणि नाचणीचे पण भरपूर पदार्थ करतोय, आम्ही ते ह्याचे अ बेंगलोर साईडला मिळते ना, ते काय म्हणतात ते नाचणीची मुद्धी करतात.
अच्छा! हा हा.
ते तिला खूप आवडतयं, ते भरपूर खात्या ती. हिंडत फिरतच तेच खातात त्यामुळ खायचं तिचं काहीच टेन्शन नाही, फक्त तिन एक पौष्टिक खावावं. आणि आजार होऊ नये कुठलं, म्हणजे असं पोटाचं मुलांना दुखण असतेच ना सारखं ओबड दोबड खातात, काय पण सुट्टीत लय होतय खाणं ते. हम.
असं एखाद्या वेळेला एखाद्या वेळेला बाहेर काही खायला दिलं ना तर ठीक आहे, सारखं सारखं त्यांच्यासाठी पण ते चांगलं नाही अजिबात.
चांगलं नाही. किती लहान मुलांच्या छातीत दुखतंय, पोटात पाटीत काहीतरी पाणी होतय, असं काय काय काय वेगवेगळंच ऐकायला मिळतयं.
आणि आधीचे पॅकेट फूड कसे ओ थोडेफार बरे असायचे आता तसं नाही, आता लोकांना फक्त पैसा कमवायचा आहे, त्याच्यामुळे ते कुठल्याही तेलात पदार्थ तळतात. चव देतात बरोबर आहे. पण ती चव जी आहे न, ती प सात्विक पणातली आहे की नाहीये हे आपण बघत नाही, त्याला तेल कुठला वापरला असेल कुठला नाही आपण आता तुम्ही मला सांगा घरी आपण उपवासाच तळण काढतो, ते कढईत ते आपण ते परत तळायला वापरतो का नाही वापरत आपण ते भाजीत वैगेरे वापरून मोकळे होतो ते हि एकाच तेवढं तेल तुम्ही सांगा इतकं त्यांच करोडचं उत्पादन नसतं इतके टन ते चिप्स वगैरे फॅक्टरीत बनवतात ते काय प्रत्येक वेळेला तेल बदलत बसणार आहेत त्याच्यातल नाहीच बदलणार अरे ते एक कस तेल किती वेळ तळलं जात असेल त्याच्यातून किती वस्तू बाहेर निघत असतील हे आपल्याला माहित नाही त्याच्यात हानिकारक पदार्थांच समाविष्ट किती होतं हे आपल्याला माहित नाही फूड कलर आहे आर्टिफिशियल फ्लेवर आहे
आपण म्हणतोय की कोलेस्ट्रॉल वाढतय खर कणी कोलेस्ट्रॉल असणं सुद्धा शरीरामध्ये म्हणजे गरजेचं आहे कोलेस्ट्रॉल असल्याशिवाय ना शरीरामध्ये खूप जास्त वाढून नये ह्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे म्हणजे हा हयाची काळजी घ्या असं नाही की काय खायचंच वय बघ मी खातच नाही म्हणून उपाशीच राहायचं बाहेर गेल्यावर नको इथं तळलेलंच नाही तुम्ही खायचं पण खाल्ल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही परत काय करताय चोवीस तासात परत तुम्ही कुठलं फूड खाता हे पण गरजेचं आहे कारण आपल्या शरीरामध्ये जर कोलेस्ट्रॉल असेल तरच आपली हाडं अ विटॅमिन डी शोषून घेतात शोषून घेतात विटॅमिन डी आणि जर कोलेस्ट्रॉलच नसेल तर आपल्या शरीरामध्ये विटॅमिन डीच जात नाही मग हाड कशीही मजबूत होतील ना ह्या सगळ्या गोष्टी असतात म्हणून कस आहे ओबडधोबड पण खायचं आणि ते पण खायचं पण असं नाही की एक चव चांगली लागलिया म्हणून हम्म ते म्हणतात ना आती तिथं माती त्या पद्धतीनं हम् तसं राहिलं पाहिजे मनावर जिभेवर आणि असा वास येतोय ना जाताना मग आपलं लगेच गाडी हळूच वळत्या नाही नाही खाऊया खाऊयाच आता वास आला मला वडापावचा त्यावेळी त्या मनाला ज्याला कंट्रोल करता येते ना
हेंअसं माझ्यासोबत खूपदा होतं बरं का आणि आता सध्या तर कस माझी प्रेग्नेन्सी आहे ना त्याच्यामुळे क्रेविगं खूप हाय लेवलवर जाते तर कधी कधी असं होत की सडनली वडापावच्या गाड्याच्या बाजूने गेलोय आपण आणि गेल्यानंतर नाही का असं वास आल्यानंतर असं वाटत ह किती छान किती छान वास आपण घ्यावं आणि खावं मी काय करते दोन तीनदा मस्तपैकी दीर्घ श्वास घेऊन घेते तिचा श्वास म्हणजे वास जो आहे ना तो पूर्ण मस्तपैकी गळ्यातून खाली उतरवून घेते आणि विषय संपवतीत्या
किती छान म्हणजे खायचा काय प्रश्नच नाहीत
कारण की कसं ना डॉक्टरांनी एक तर माझं वजन पण जास्त आहे त्याच्यामुळे मला जास्त बाहेरच खायला नाही लावलं जेवढं हेल्दी खाता येईल तेवढं आणि जशी प्रेग्नेन्सी राहिली ना तशी म्हणजे मी आधी खात होते बाहेर जंक फूड वगैरे बऱ्यापैकी जशी प्रेगरन्सी तसे माझे मिस्टर जे आहेत ना ते स्वतःच काळजी खूप घेतात त्या गोष्टीची कधीतरी म्हणजे आठ घाट त करते समजा दोन आठवडे झाले मी हट्ट करते की मला हे खायचं हे खायचं हे खायचं मग एखाद्या दिवशी ते आणून देणार ते पण थोड्या क्वांटिटी मधे.
हम्म.
कारण बाळावर त्याचा परिणाम जास्त नको व्हायला म्हणून माझी फक्त जिबेची तृ मला भागवायची म्हणून मग तेवढे चवीपुरत तेवढंतल तेवढं आणून देणार बाकी मग फळं वगैरे त्याच्या जोडीला आणून देणार आणि रोज फोन करून विचारणार आज हे फळ खाल्लं का ते खाल्ल का आज दिवसाभरात तू काय काय केलंय मला सांग आपण त्यांना सगळं सांगितलं आणि जर म्हटलं ना की आपण हे नाही केलंय मी आज ते नाही खाल्लंय म ते म्हणतात मग खायचं नव्हतं तर घरात मागवलंच कशाला. मग त्याच्यावरून आपल्याला ओरडा मिळतो. म आता हेल्दी जी आता सवय लागली आहे ना हेल्दी
थोड्या मी थोड्या छान छान मी थोडे छान छान तुम्हाला टिप्स आ सांगते हा एक मिनिट ह कॉल करते.